हा आवाज येतोय ना? हां येतोय येतोय.
जेवण वगैरे झालं का?
होय झालं की, तुमचं?
हो हो झालं झालं.
हम् हम्म हम्, म काय करताय आता?
काय नाय आता जेवुन झोपायच.
होय.
हम् हम आवो काय बरं मला वाटलं तुम्ही कॉल बिल करशील नाय तर काय.
नाही मला वाटलं तुम्ही करणार नाहीसा काय म्हणून मी काय केला नाही परत. दुपारी, नाही ते अकरा वाजता येत्यात.
होय मला पण लय लेट होतोय नाहीतर कॉल केला असता, जरा लवकर
काम करायला येत पोत्याने
हू हू हू
हा सकाळच्या साडे दहा पर्यंत त्यांनी मग साव्या फेरा तच चालते हा
मग आधी सांगायचं नाही व्हय म्हणजे बोलला असत तर मग केला असता कॉल
हा हा उद्या करा की मग उद्या अस
होय ओ करतो की आता ह्यो कॉल तर झाला पाहिजे का नाही
हो हो
असा विषय आहे ओ ह्यो कॉल झाला आता आपला दहा मिनटाचा की मग ठीक हाय मग परत वाटलंच तर उद्याच करतो त्यांना सांगा म की उद्या कॉल करेन म्हणून मी तुम्ही पण गडबडडीत असशीला होय नई जेवणाच बिवनाच करायच असेल
कधी आता
होय
नाही नाही आत्ता झालय जेवण वगैरे
होय
हा
हू हू हू हू हू होय की तरी पण हायच की तरी पण बोलाय बीलायच म्हटलं की जरा तुम्हाला पण अजून एवढं जरा बोलाय जास्ती येत नाही ना
हा नाही जमत जास्ती
हू हू हू तुम्ही तिकडे गावाला काय काय हाय तुमचं
काय म्हणला
गावाकड म्हणलं
हा
हा म्हटलं तिकडं असल की तुमची शेती बीती हाय का नाही काय
हा मग हे आहे ना साखरीत दिल्याल तिथं हाय की शेती वगैरे हा मला माहेरी काय नाही हा सागलीला काय नाही
हा हा हा मग काय ग म्हणजे काय करता शेतीत तुम्ही
म्हणजे असं काय म ज्वारी वगैरे हे करतात ज्वारी वर फिरवतात हा
हू हू हू हू मग आमची हाय थोडीफार शेत तेच काय ऊस करतोय वाईज त्या दिवशी म्हटलं की तुमच्या मिस्टरांना तुम्ही होता की बहुतेक तिथ होय काय हा हा
तुम्हाला किती भाऊ बहीण
अरे अंबाबाई सुऱ्या हू हू आपल्या आम्ही पण आता काय शिक्षण करायच पुरं आणि काय मग याच तिकड नोकरीला बघायचं काय तर नोकरीच
शेती असली तरी, जास्त पाहिजे हो थोडी असून काही चालत नाही.
होय होय.
त्यात आणि परत भाऊ बहिण असल्या म्हणजे मग किसत राहिलं राहिल असं होते ना.
हा हा हा हा
हम्म हम्म
काय अन्
काय ना बघाता काय चल्ले आमच्या कॉलेज उठायचं, आवरायचं, कॉलेज कराय क्लास करायचं. घरला यांचा परत
हा हा
त्याच्यामुळें काय ते कायच ना तुमच्या दिदीचे कसे झाले हो शेवटच वर्ष आहे.
नाही म्हणजे तुम्ही लास्ट नंबरच काय भाऊ बहीण मोठे काय?
हो सगळे मोठठी त. ह करायचं काहीतरी आता मग काहीतरी केलं पाहिजे की.
हो हो कायतरी केलं पाहिजे.
नैना, तुम तुमच्या दिदीचं नाव काय आहे‌?
म्हणजे माझ्या बहिणीचं का?
नाय नाय मुलीच, मुलीच.
मुलीच वय स साईशा नाव आहे तिचं. साईशा.
साईशा.
हा साईशा
हा हा हा हा मग कशी आहे म्हणते, तीझी शाळा कशी आहे.
मग आहे सकाळचे असते तिची स्कूल नव्हते आठ- अकरा. हा
मोठी शाळा आहे व्हय.
म्हणजे ना आता एवढी मुठी नाही. पाचवी पर्यंत आहे.
पाचवीपर्यंत आहे.
हा पाचवी पर्यंतय हाय शाळा, लहानच हाय. हा
हं हं हं हं
ओके.
नाय नाय मग शाळा कशी आहे काय शिक्षक कसा आहे ती, शाळा असं आपली अशी हाय शिकु बिकु शिकवायला कशी हाय काय, निदान तिच्याबद्दल काहीतरी सांगा मला. निदान तेवढेच बोलणं होईल.
म्हणजे काय ना शिक्षक वगैरे चांगलाय सगळा अभ्यास वगैरे घेतात. चांगलं शिकवतात. आता हिला पण येते एबीसीडी वगैरे सगळं काढते या.
होय
म्हणते एबीसीडी अना वन टू थ्री म्हणते या परत आठवड्यात वार सांगते हा इंग्लिश मधून.
हो बा मग चांगलं आहे का मग, तुम्ही चार वर्षाची हाय म्हणला ना.
हा चार वर्षे नर्सरी ला हाय. होय होय सांगत्या सगळ.
तुम्ही अभ्यास घेताय काय तेचा?
होय घेतोय की अभ्यास घरी.
हम् हम.
प्रॅक्टिस घ्यायला लागत्या.
हं हं.
हां इंग्लिश आस मी बोलेल तसं मग करून दाखवत्या ती.
हां हां हां.
हा, हँडवॉश कर म्हणल्यावरती करत्या, असं सगळं इंग्लिशमध्ये बोलल तसं करत्या स्लीप म्हल्यावर झोपत्या आधी करत्या
अजून काय काय शिकवलंय तुम्ही तिला?
म्हणजे हेच की थँक्यू ते अस म्हणाला सॉरी हां असं शिकवलिया. ए बी सी डी लिहायला पण येत्या आणि म्हणत्या पण. सगळं ॲपल वगैरे सगळं सांगत्या. फ्रूट ची नाव, कलरचे नाव तेनी सांगत्या.
हा हा.
हां सांगत्या ती सगळं.
तुम्ही शाळेत सोडाय जाता का तिला?
हा हेनी जात्यात सोडायला मी न्यायला जातोय. हां.
शाळा आशी लय मोठी हाय, अशी बिल्डिंग बिल्डिंग लय मोठी हाय, अशी एकदम आशि चित्र बित्र हायत आशि, लय चांगली शाळा हाय.
हो हो चांगली हाय शाळा, चांगली आहे तशी, एकदम स्वच्छ वगैरे असते. शाळा चांगली आहे, मुलांकडे लक्ष पण देतात नीट.
ह हा हा शिक्षक कशे हाइती?
हा शिक्षक तरी पण चांगले आहेत, चांगले शिकवतात. सहा महिन्यातून एकदा हेल्थ चेकअप वगैरे असतं
बर.
तेच हां होय होय. बाकी सगळं मग फिज -फीज मधूनच मग सगळं आयडेंटी, बुक्स वगैरे वगैरे काय असेल ते पेन्सिल वगैरे बॅग युनिफॉर्म इ स्कूलच्या फीज मधूनच सगळं.
परत काय पैसे तुम्ही खर्च करायचे नाय ख्याच नाईती? वया पुस्तक तुम्हाला घ्याल लागत असतील? होय.
हा तेनी देत्यात, त्यांच्या त्यांच्या शाळेचं असतंय.
म चांगल हाय की म, फक्त तरीपण
कारण सारखं सारखं फंक्शन असतात ना सारखं, वेगवेगळे कपडे घालायला लागतात, फंक्शन वगैरे असतात, आत्ता गॅदरिंग वगैरे होतच तर हजार रुपये फी द्याय लागत्यात, हा.
फंक्शन काय काय असतय तिथं?
म्हणजे ते आ.. हेच की आता आपल्या इथं असं दुसरं गणपती बसवत्यात. ते असं एकादशी वगैरे असं करतात.
ह्म्.. ह्म्म्. ह्म्म्
हा.. अस कर
म्हणजे आता तिला नर्सरीला तुम्ही घातलं आतापर्यंत काय काय फंक्शन झालं काय? ह
म्हणजे ते.. आता आजी -आजोबा दिवस पण साजरा करतात काय ग्रँड पेरेंट्स डे
ह
मग त्या दिवशी डान्स वगैरे त्यांचा असतो. त्या दिवशी डान्स वगैरे घेतात, हा.. मग महाराष्ट्र डे.. साजरा करत्यात, आप
अजून
अजून आषाढी एकादशी परत गणपती असतोय. परत गरबा, दांडिया वगैरे घेतात, काय म्हटला?
वारीचा लुक करायलाव ला असेल मी
व्हय व्हय कराय लावलेलं की
अ.. म्हणजे ती रुक्माई झालेली काय?
होय झालती, झाली होती हा.. हू
अजून काय असते म्हटला वारी आणि हे त्याच्या समो म्हणलो मी
काय म्हणला?
अजून काय- काय असते म्हणला? हा
अजून तीच की गरबा वगैरे असतो, दांडिया गणपती दिवाळीचं घेतात.
हो.. हो.. हो..
हा पण पणती त्यांनी करायला, पणतीला आता पेंटिंग करायला शिकवतात. डिझाईन करायला.
हं
दिवाळीत, हा..
मग काय, मग चांगलं आहे ऍक्टिव्हटी चांगलीेत घेतली मग
हो.. हो.. ऍक्टिव्हटीज घेतात, स्कूलमध्ये
हम्.. चांगल ऍक्टिव्हटी घेतेत मग
हो ऍक्टिव्हच काय हे सगळं घेतात.
हम् हम्म हम् हम
रोजच्या रोजच्या एक ऍक्टिव्हटीज तर घेतातच त्यांच्या शाळेत.
आ.. हो.. मग एक नंबर आहे पाहिजे तेवढं पोरासणी
होय होय मग त्याच्यावर ते हुशार पण होत ना ऍक्टिव्हटी ते घ्यालाच लागतय.
होय.. होय
हा.. पेंटिंग करायला वगैरे अस शिकवत्यात.
हम्म हम्म आहो.. तुमची बहिणी काय तिने तुम्हाला दिल आहे का हे अप्लिकेशनच
नाही नाही म्हणजे बहीण नाही आहे, ननंद आहे ननंद.
होय होय?
हां त्यामुळं काय
अ झालंय एक मिनिट थांबा कॉल करतो तुम्हाला.